हॅलो
कांद्याचं तेन असं काय करताय का तुम्ही कांदवली तेन असते बघा
करत करत होत म्हणले झा केलीच नाही तू म्हटलीच म्हण लक्षात आलं माझं ते म शेंगच ठ घालून करून बांधवण्याची भाजी तब्यात करत होतीस ना
जास्त कांदा म्हणजे एखाद वेळेस आपली डाळी संपली किंवा खाऊ वाटना तर हा चवयेत्या जर अस तिखट करायच आणि जास्त तेल घालून कांदा जास्त भाजायचा
आणि जर शेंगणाच कूट जर जिऱ्याची फोडणी घालून ते करता तेस ना ले देव झालं करू तू म्हणते जाऊन लक्षात आलं माझ्या
हा हा नाही खरं जा आम्ही पण करतोय काहीतरी नसल ना असं कालवनाात तर करतोय
हा हा आमचा बरच नाही बेसना पोळायला आवडतात तुला सांग
अ म्हणजे काय घालून करतायच त्या
तिखट मिठच की नाही ना तीखट चटणी मीठ घालते खरडाचच शक्य तुम्ही काय करत नाही ग हा हे खरडा कसा केला की असा भाकरी संग सोपतोय आणि जास्तीत जास्त करून ठेवत नाही बा एक वाटी अर्ध वाट केला क नाही दोन टामात सकाळी संध्याळी संपूरच जातोय सगळे
तो तर आजा ताज तोर छान लागत हो
ठेवत नाही मी चार चार दिवस
अ आमच्यात कसं ते असं काय म्हणत ते हजी भरणी असते बघा अम् आपली कशाची असते्या होती चिनी मातीचे हा त्यात आम्ही एकदम अस पावसरच करून ठेवतोय हा कारण आमच्यात खायला पण लागतय आणि ना टिकतोय की कधी फ्रीजला ठेवतोय कधी वर असतोय टिककतोय त्याला काय होत नाही जास्त मीठ घालून करायचं
बर मग खारट लागत नाही
खारट लागते तरी आता कमी आले आमचे आजसत ना त्यांने लई मीठ वापर आणि त्या चेूनन कर हो तव्यात चे त्यांनी किंवा ते उकळीत चेचायचीत
तव्यातच चेयाचं मी तव्यात चेचतोया गरम गरम भाजले असते नाही त्यातच आपल्या उकळीतला ते मिळत नाही का ते खचा हा आठबा त्यांना हच्यात तो तेचत
चेचायच हा हा ते ते बारीक होते आम्ही तसं नाही करत आती भाजून देत्यात आणि मग मिक्सरला मी बारीक करते
हा, हा
असं करते मग याला क कडीपत्ता म्हणतो कोथिंबीर
हिरव्या हा लसूण हिरव्या मिरच्या जिरं
शेंगदा्याना घालतस का नाहीस
मला लय जा नाही सांट शिंगदाण घालायच म्हणून त्यात ना हम आता कधी असं खायला करतोय ना तेव्हा करून बघ
हम् आणि जास्त बारी करायच नाही मोठे मोठे जराद ठेवायच हा पण तव्यावर चेचून बघ मिक्सरला करू नको चव लागत नाही
रोजचा हा स्वयपाक होऊस तोपर्यंत लेट होतोय
ह तू जॉबला जातस ग म्हणून तुला नवीन नवीन काय ट्राय करता येत नाही पोरग्याला माहित करून परत नेट अजिबात घालवू नकोस परत लक्षात ठेव
ते मी इतर पदार्थतच वापरत नाही मॅगीतच मला माहित नव्हतं आम्ही कसं एकदम जास्त
जरा मसाला असं जरा तोंडात चाकून बघ की मसाला खारट लागतोय हम्म मॅगीत मीठ टाकायची गरज कांदा टोमॅटो घालून जरी केलं की नाही मॅगी तरी सुद्धा त्यात मीठ घालायची गरज नसते
हा, हा परत करताना ते छोट पॅकेट आणल्यात ओ ते चौदा चौदा रुपयावाल असतय ना
हा तेल घालण्यापेक्षा नाही तू हा तेल घालण्यापेक्षा जरासं तु तूप घालून कर
हा ह असतय तूप असतय आमच्यात हा करतो की नंतर करताना अस गडबडीत काय नसल करायला शेवाळ्याचा उपीट तेन करायला वेळ होतोय ना आधी कसं करत होतो. एकदम असं तो लहान होता तेव्हा एकदम असं भाजून ठेवत होतो शेवाळ्या रवा तेन आणि करायच्या टाइमाला लगेच असं करत होतो खरं तर भाजून ठेवायला तेल लावून भाजलेलं असतय नको वाटतय तेव्हा कसं सारख दिवसातून रोज रोज कराला लागयच तर रोज कर खातोय नय
हा
त्यामुळं
तरी पण एक थोडा रवा भाजून ठेवलीस तर काय होतय त्याला काय होत नाही पावशेर पावशेर रवा भाजून ठेवलीस की तो जवळ जवळ साधारण पाच सहा वेळा तर करल नाही असं काय करत होतो की भाजून पण ठेवत होतो
हा हा मग ठेवायला पाहिजे तसंच
राहतोय लय ठेवाय असाच ठेवलीस नाही तू बाजारातून आणलीस तसाच रवा ठेवलीस त्याला आळ्या लागत्यात आळ्या होत्या जाळी जाळी होत्या माहिती आहे काय अशाच पुडित ठेवलीस की
हत्तींनी पण आणलाय रवा तेच त्याच आप्पे नाहीतर काहीतरी करायचं हा
कोरडा भाजून ठेव
हा हा चालतंय की
कोरडा भाजला तरी पण चालतोय आळीबीळी होत नाही
हा ते लहानपणी कस असं कोरडाच भाजत होतो आधी आम्ही असं दहा बार दहाभर वाटीभर वाटीभर आहे ना ते भाजून ठेवायचं
ं पण चालत
हम्म
मग घरातली सासूबाई तेन
हम आहेत की तिनी कुठे जातात
हा हा मला वाटलं बाहेर आवाबिवाज काही येत नाही त्यांचा मला वाटल
अ नाही असतात की कसं आमच्या तीन रूम आहेत ना आता मी किचन मध्ये मधली रूम आणि हॉल वर वर असत्यात सगळे म शक्यतो तिथं टी व्ही तेन असं चालू असंतय त्यामुळे मी तिथे बसत
वर म्हणजे
असं आमचं कसं लांबडा असं घर आहे एका पाठोपाठ एक खोल्या आहेत
हा मग वर आनी, खाली अस कसं म्हणताय.
म्हणजे,, आज बाहेर नाही अस म्हणत,, वर, खाली म्हणतोय, म्हणजे कसं किचन आमऽऽ आहे ना त्याला दोन पायर्या आयतं मग ते खाली झालं,,, हा,
अ
असं एकच पट्टा असं, लांब लांबडा असतय ना असं एका मागोमाग असं तीन खोल्या आइत
हा,, बरोबर आय कीऽऽ
म त्याला वर खाली आणि मध्ये असं म्हणतोय
ह किचन शक्यतो असं खाली नसू नये ना ओ
नसून नये तेच आता डेव्हलप करायचंय बघा. हा त्यावेेळी एवढं समजलं नाइ हा, हा समजलं नाही,, आओ शेंगदाणेत सारखं मुंग्याच व्हाय लागल्यात,, परवा तर मुंग्याऽऽ काढल्यात बघा दीड किलो एकदम आणलेलं आय कशाने काय म्हत उन्हाळ्या उन्हा्यावर कशाात झाल्या नाही त्याने आत्ता फायला लागले त्यात
पावसामुळे होत असतील काय,, दमट हवेनं.
हा, काय माहित कार नाही ना पावसाना राहायला घरऽऽ पावसामुळं घर नसतत ना,, त्यांचं वारूळ मुजत्यात मुंग्यांची,, त्यामुळे ती घरात शिरत्यात अस होतय
असं आह वय
हां, आता दोन वेळा, आता बघा ह्याच पोह्यात घालय काढलेय तर आणि मुंग्या झाल्यात.
हम् हम् हम् हम
ह करायचा,, अजून काय मुणग्या माय झाल्या नाहीत तर काय त्याला काय करणार म आता.
काय नाही त्याला खडू वाडायचा गोल,, आणि ते जसं आपोआप असं परातीतन बाहेर येतात नाऽऽ जेव्हा ते खडूची अशी रेश ओलाडून जातात ते आपोआप मरतातच पुढं जाऊन ते औषध लागऽऽ तर ना त्यांच्या अंगाला. म्हणजे ते एवढ एवढ्याच नाहीच मुंग्या,, नॉर्मल
असंय
हाम, मग जास्त असं मुंग्या तन झालं ना,, ते शेंगदाण अस कडू काहीतरी होतेय म्हणतात
होय का.
हा कडू होतेय असं म्हणत्यात
हम हा ह हम्म काय करायचं मुंग्याचा खडू हाय,, खरं असं मला कुठल्या पिठात किंवा शेंगदाण्याला असं होत नाहीत. असं दरवाज्याच्या कडन,, ओलसर असतऽऽ
हा, तिथं ओढायचं मग,, दरवाजेच आपलं हे असते ना हुंबरा तनऽऽ हा ओडायच
मग शेंगदाण्याला काय करायचं म्हणालोय मी,, आता खायच्या पदार्थाला कसं करायचंऽ
तिथं काय नाय,, जिथं आपण भरणी तन आसत्याऽऽ आप भिंतीवर, कपाटात, तन, हा,, तिथं ओढायचं तिथं आत असं जायलाऽऽ नाही याला पाहिजे असं तस हे करायचं त्याला
हम् हम ह आमच्यात उन्हाळ्यात होत होता बगा भाकरीेच्या बुट तिला होत होत्या सारख्या
उन्हाळ्यात आमच्या कधीच झाले नाहीत बघा
भाकरीची बुटी ठेव इथ बाकीच कुठ जागा होत नाहीत मांडून ठेव
हम्म हम आणि ते मुंग्या झालं की नको हा वास येतोय नको वाटतय खायला ते.
हा कस तरच लेई मला त्रास झालता उन्हाळ्यात मार्च एप्रिलमध्ये ब
हा हा म्हणजे उन्हाळा लाग लागल्याव
हा नंतर ते खडू आणून ठेवलो त्या बुट्टीच्या भवतनी हे गेलो रेषा दोन मारल्या मग तवापासान कमी आल. टीप जवळ खाली पण एक पाण्यात घालून तााट ठेवलं पाणी घालून त्याच्यात बुट्टी ठेवली.
आता एकीकड अस दुधात पण होतात आमच्यात काही होत नाही आ माहेरात होत्यात दुधात होत्यात चपातीत होत्यात.
चपातीला बहतेक तेलान होत्यात वाटत.
हां
तेलाच्या किटलीला पण मुंग्या असत्यात बग. कधी पण बारके आपले येत ईश्वर ललाचे
असत्यात तेलाच कॅन असतय त्याच्या भोवती असत्यात.
तेलाला हुत्यात मुंग्या.
हम्म तेलकट हे ना आता आपला कुठला पण तेलकट लाडू तेल म्हणा किंवा काहीही तेलकट असुदे जरा वर ठेव ठेऊन बघा की कस मुंग्या चिकटकत्यात साध जेवताना चपाती अस टाक मी ना मांजर आहे आमचं मांजराला जरी टाकली की चपाती तिंन नाही खाली आणि तसंच राहिली. तर त्याला मुंग्या अस भरलेले असत्यात हम्म
थोड्या वेळात आहे अर्ध्या तासात लगेच होत्यात.
होत्यात हम त्यांना बघा की कुठ वास हा हा वास लागतय.
बघूता बघूसपर्यंत होत्यात चपातीच्या तुकड्याला. बघता बघूस पर्यंत होत्यात म्हटलं चपातीच्या तुकड्याला मुंग्या गं.
आणखी केवढ्या बाला एवढ्या कुठन येत्यात काय समजतच नाय. चालतय ठेवू काय?
हा थांब हं.